हॅलो. हॅलो. हॅलो.
ह
हॅलो आवाज येतोय का.
हा मला येतो तुम्हाला येत.
हा येतोय येतोय बोला.
काय करता यतेय.
काही नाही. असंच थोडस थोडस बघतो मी आल. पोळ्या केले.
परत.
हो तुम्ही आलातस
होतय कधी कधी असं तसं.
शक्यतो होत नाही, आजच झालं तसं काय काय माहित.
हा हा. आमचे पण काल तसेच झाले, परत कराय लागले हम्म. कमी पडलं की कराया थोड लागत.
हं.
हम्म.
नाही ते बरच केलं काय ग कसं काय बाकी काय म्हणता?
बाकी काय नाही आता. काम हाय.
नवीन काय चालू.
अह हॅलो.
नवीन काही तरी.
नवीन काय खरेदी नाही आता यात्रेसाठी साडी फक्त घेतली होती.
त्या
हॅलो.
यात्रा कसली?
यात्रा आमची गावची यात्रा असते या म्हणजे दोन वर्ष आड करून.
हो का.
दोन वर्षानी असते ते मरगूबाई आमचे देवे आहे ना त्यांची यात्रा असते.
हो.
हा हो झाली मे मध्ये होती.
ह कोणत्या प्रकारची साडी घेतली.
अ म्हणजे बनारस मध्ये घेतले बनारसी सिल्क मध्ये.
हो का कशी रेंज तिकडे बनरसी सिल्क.
अ म्हणजे असं आपण घेईल तसं आहे ते. च्या वर आम्ही इथ आमच्या इथ एक मुळचंद मिल म्हणून आहे त्यात म्हणजे मील ते ग्राहक अस म्हणजे डायरेक्ट येते न ते. कापड. मग ते कमी रेट. न देेतात.
हो का. तरी तशी कशी भेटली?
अ साडेसातशे रुपये म मध्ये भेटतो की मला.
हम्म.
म्हणजे चौदाशे. ची पन्नास टक्के डिस्काउंट.
डा यरेक्ट निम्म्या किमतीत भेटली.
भरपूर म्हणजे. त ते लग्नाचा बस्ता वगैरे काढायला भरपूर जण ये. तथे
हो ना. मिल ज्यस असते ना साइडला जवळच?
हो काय ते.
मिल - मिल मिल कुठ ए मिल जवळ आहे. का लांब ए
ते ती कुठून येते कापड, पण अ जवळ
हो ना.
हो.
भरपूर म्हणजे साड्यांचं वेगळं त्यांन कपडे लहान मुलां च वेगळं आहे. आणि आपले, म्हणजे ड्रेस वगैरे ते वेग नाही अस तीन शाखा आहेत
हम्म म्हणूनच कमी किमतीत तेवढं पडली नाही त एवढं स्वस्त नाही ए.
हो म्हणजे भरपूर आम्ही, लग्नाच्या वगैरे साड्या तिथूनच आम्ही काढल्या होत्या.
हो ना.
लग्नाचा बस्ता वगैरे काढायला म्हणजे चांगल आहे. तिथं म्हणजे पन्नास टक्के डिस्काउंट भेटलं.
हो मग एवढा फरक पडत असल्यावर काय हरकत ए ना.
हो.
तुमच्याकडे कोणत्या आहेत. ट्रेंनीं गला साड्या आता सध्या
आता ते स त्या भरपूर आहेत, ते पेशवाई वगैरे आता आल्यात ना ट्रेंडिंग मध्ये पेशवाई सिल्क मध्ये
हो ना मध्ये-मध्ये त्या कोणत्या डिझाईनर साड्या होत्या व्हायरल.
हो हो पार्टीवेअर ना त्या.
हो हो हो. तर परत कर परत सिल्कच्या आल्या.
पण भरपूर होत्या, पण एवढ बघ नेसल्यानंतर ती चांगली वाटते असं प्रत्यक्षात बघितली की आपल्याला आवडत नाही ते.
हा. नाही एखाद दोन वेळेस बरं वाटतं नंतर परत आपल्या-आपल्या सिल्कच्या जास्त ट्रेंडिंगला सिल्कच्या शेवटपर्यंत म्हणजे हे जात नाही फॅशन तशी याची-याची जाते डिझायनर साड्यांची.
ईट आहे त्यांच्या डिझायनर मध्ये पण पण आपण घील तस म्हणजे को आता अ जास्त काठ पदर नाहीये.
हो ती ट्रान्स पण नाही का ती सध्या जास्त व्हायरलए.
अ ते कोणती नाव काय तिचं?
मलाही येऊन नाही राहिल त्याचं नाव आता नेमकी
महेश्वरी काय?
नाही ति नाही तिन् नाही का थोडी ट्रान्सपरंट असते बघा ना टिश्यू, टिश्यू
हा टिश्यू सिल्कमध्ये
टिश्यू मध्ये किती प्रकार आलेत. हो तुमच्याकडे आहेत का?
भरपूर आलेत. हो. दही द्यावी. हम्म भरपूर म्हणजे अजून आम्ही घेत नाही. ते घ्यायचेय घ्यायचे मनात राहिलीच बघ आता कधीतरी घ्यायला भेटय.
माझे झालेत एक दोन तरी तिच्यात
तुम्ही घेटलाय का?
हो. घेऊन झालं मागे दिवाळीलाच घेऊन झाल्या तेव्हा चार मागच्या दिवाळीला पण घेतलेली, या दिवाळीला पण घेत टिश्यू चे दोन दोन ते दोन प्रकार होऊन गेले. हो. त्याच्यात भरपूर प्रकार आहेए ना. टिश्यू मध्ये ए्ब्रॉयडरी वर्के
हो. हो. हा. हा. तुम्ही कशामध्ये घेत
एक एम्ब्रॉयडरी मध्ये घेतली. एक वर्क मध्ये घेतली.
हा. ह.
घेऊ तशेत हजार रुपये पहिल्यापासून हे पासून सातशे आठशे पासून आहे. टिश्यू मध्ये
हा. हा.
हम्म
चांगलंय
मला कशा आवडतात साड्या घालायला जास्त
असे जड वगैरे आवडत नाही तशा म्हणजे अ हलक्याच आवडत साड्या म्हणजे अंगावर बसतील अशा जास्त फुगणाऱ्या नाहीत टास
हम्म
हा ते जास्त फुगल की पण ते पण बरोबर दिसत नाइ ना साडी
हो ना ते पण होत ते पण युज यूज नाही हो
बदल जास्त करून होते आता काड बदल कमी झालेत आता पार्टीवेअर आणि हे आता वेगवेगळ्या साड्याला ते चालूच आहे दुसरी. म्हजे काठपदर आता माग पडले
हा काटपदरीे पण फंक्शन ती येतात लग्नाला वगैरे. बरेच कमी झाले आता.
हो आता सगळीकडे ट्रेंडिंगच साड्या चालूयेत. लग्नामध्ये ते बायका तर हिची साडी तिची साडी बघतच
होन
ह ह
हम्म आणि एकदा घातली कि लग्नात परत डबल साडी नेसती घा घालतच नाही.
तेच ना प्रत्येक कार्यक्रमाला वेगवेगळी साडी असच. का
सगळ्यांच तेच झालय आता म्हणजे एका एका साईडच्या पाहुण्यांना ती रिपीट नाही करायची दुसरी घ्यायची. बाकी काय म्हंता मग?
हो
हा तुम्ही ड्रेस घालतात की साडी?
ड्रेस घालतोय रेग्युलर आणि कधी कधी साडी.
हा माझ त तसच ये बई.
साडीेत नाही जमत ना.
हो हो तेच.
हो मग कधीतरी कार्यक्रम वगेरे असला तर साडी.
हा तेच ब्लाऊज ब्लाउज कशी डिझाईन शिवतात प्लेन असं हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.